हॅलो
हॅलो हा येतोय. का माझा लागला कॉल हा बोला हा माझा लागला हा कॉल म्हंजे काय माहिती काय झालं असेल बहुतेक हा बाकी काय म्हणतंय
बहिराय काय तुम्ही
छान छान सध्या काय नवीन वेगवेगळ्या हॉबीज तुमच्या
पाऊस झाला झाला का तुम
काय नवीन हॉबीज अ पाऊस नाही अजून तेवढा नाहीच सुरुवात म्हणाले होते पण ते आलं नाही ना
हम्म हम्म आमच्याकडे पण आज झालाय आज आला तो झाल होत वातावरण पण काल नाही आलं पण आज आला चांगला झाला आज
हवा ही आहे अशी मळभ पण पाऊस असा नाहीये
हो ना
ब हा बारीक बारीकच येतोय
हो इकडे पण तसचयं हो पण चला चालू तर झाला तो
हो हो चालू म्हणजे आम्हाला चालू पण म्हणाची व्याख्या नाहीये इथे पण नाही म्ह बच विजया थोडासाच पडला अक्षरशः
हा हा हा हम्म
बाकी काय तुमची हॉबी हवी म्हणजे काय वगैरे या कार्यक्षेत्रात आलात म्हणजे आपल्या ऍप वर आलात म्हणजे काय तरी तुम नक्कीच असणार ना वेगवेगळ
हो नाही मला असं आवडतात नवीन नवीन झाडं लावायला क्राफ्ट बनवायला अ परत असं पेंटिंग करायला पण आवडतं मला
हो छान छान मला होत काही वस्तू वगैरे पेंटिंग किंवा काही असत स्वतःच
हो सायकल करते मी असं घरच्या घरी बनवत असते
हो काहीतरी हवच प्रत्येकाला काहीतरी हॉबी हवीच नाही तर लय कंटाळा येतो
हम्म हम्म हम्म
हॅलो मला पण आवड आहे शिवणाची आणि अ पण वस्तू बनवत असते वेगवेगळ्या फॅब्रिकच्या
हा हा हा
हम्म खणाच्या कापड्याच्या हा खणाच्या कापड्याचे वगैरे बनवतो ना आपण त्यांची तुमची क चौरंग वस्त्र किंवा केळीचं पान म्हणा असं खणाच्या कापडी असतात त्या वस्तू मी बनव
ह ह ह अरे वा मग तुम्ही सेल पण करत असाल
हो हो हो हो असं ते काय असं खूप मोठ्या प्रमाण नाही ओळखीत आपल्या व्हॉट्सअप वर टाकलं कोणी ओळखीत घेतलं तर अस मोठ्या प्रमाणावर काय अजून सूर सापडला नाहीये
हा हा हा हा चांगलं आहे ना
हम्म हम्म प्रयत्न चालू असतो या आजच्या काळाने माहिती कळते ना थोडी फार वेगगळ्या गोष्टींची वगैरे आपल्याला काय काय त्याच्यामुळे फायदा होतो
मोबाईल मध्ये पण भरपूर काही शिकण्यासारखं आहे आपल्याला त्यात पण भरपूर
अ यू युट्यूब हे माध्यम असं झालंय की त्या नाही शिकलेला माणूस पण बघून बघून करेल काही न येत असलेला पण अक्षरशः काही गरजच नाही कुठ क्लास लावायची पण गरज नाही अक्षरशः सगळ्या अस दालन समोर आहे
चांगले गुण घ्यायचे की वाईट आपल्यावर असंत
हो हो हो आपल्या हव ते उपयोग किती विडिओ असतात ते बघितले तर खरच पाहिजे शिर नक्कीच हम किती जुने जुने पदार्थ पण हल्ली युट्यूबवर येतात ज माहिती नव्हते ते पण माहिती पडायला लागले
बर दुसऱ्या भागातले करतायेत बघायला मिळतात
आणि अक्षरशः प्राथमिक ह्याच्यातून दाखवतात बऱ्या दृष्टी जर काही ना थोडं जरी माहित असेल ना तरी देखील नुसतं युट्यूब बघून पण माहिती पडत आपोआप त्याच्यामुळे ते एक चांगलं झालंय. पा वेगळ्या प्रकारे ही नको करायला
हम्म हा बरोबर आहे.
हम्म. बाकी नवीन काय उद्योग नवीन रेसिपी काय तुम्ही ट्राय करता
हो आहे ना मुलांना काही असली फरमाईश तर त्यांची बनवते मग
हम्म हम्म हम्म हो हो हो हल्ली लागत मुलांना हा अ नेहमीचे पारंपरिक नाही ते काही ना काहीतरी लागतच
मग द्याव लागत
हो हो हो हो अगदी हवांच असत ते. सुचत नाही कधीकधी पण आता युट्यूब मुळे खुप सुचत. काय करू हा प्रश्न नाही आता भरपूरश्या गोष्टी आहेत करायला.
अह आपल्याला नाही मिळत ते खायला म्हणजे असं नाही का आई आयत रेडीमेड
हो हो हो ते नाही मिळत. आपल्याला हॉटेलात जायला पाहिजे तरच मिळत तरच कोणीतरी आपल्याला आयत ताट वाढून ठीक बाकी नाय. हम्म.
कारण आपला तेवढंच नसतं ना पण प्रोसेस वाढते आप आपली फक्त स्वयंपाकाच त्याची पुढची पण प्रोसेस वाढते भांडे घसण आलं सगळंच आलं मग त्याच्यामुळे काय
परवडत पण ते सकाळी काय एवढी भांडी पडतात एवढं हे होत त्यापेक्षा अह गेलेलं बरं असं वाटत
होतात ते होतात दोन मिनिटात पण मग त्याची प्रोसेस करायची भरपूर असते पहिली बन दाखवतात दोन मिनटात दहा मिनिटात
हम्म हम्म हम्म मॅगी पण नाही का दोन मिनिटं म्हणतात पण दोन मॅगी होते दोन मिनटात कुठ मॅगी होतच नाही, म्हणतात दोन मिनिट ते शिजायला तरी पाहिजेत ना नूडल्स जरा जाहिरातीच असत फक्त दोन मिनटात मॅगी
हम्म. दहा मिनिटं झाले पंधरा मिनिटं झाले अजून नाही झालं पण जेव्हा स्वतः करतात ना मग त्या जे खाणारात ते म्हण तात दहा मिनिटं झाल अजून नाही झालं असं तयार
नाही नाही त्याच्या भाज्या बीज्या आपण घालतो तेव्हा शिजायला वेळ लागतो नाही काही फक्त दोन मिनिटांत फक्त त्या नूडल्स पण नाही होत तेव्हढ्या शिजत त्या
तेच ना मग जे बनवत त्या त्याला समजत ते.
हम्म आणि अ त्यांच्यासारखं मस्त ऍडिशनल आपण घातल तर अजून चांगली चव लागते जास्त नाही तर ते एवढं ठीक आहे मसाला पण असतो जरा वेगळाच असतो जरा चवीला थोडा तो कधी तरी ठीक आहे.
बाकी तुम्ही शाकाहारी आहात का मांसाहारी आहे
हा मी शाकाहारी आहे.
हा हा हा.
हम्म. त्याम पदार्थ लिमिटेड आहेत हम्म हम् हम् हम् हम् तरी पण शाकाहारीत पण भरपूर पदार्थ आहेत करायला गेल की मराठी आहे ना
हो हो आहे ना भरपूर पराय व्हराय-
हम् त्याला सुगरनच पाहिजे ते करता आलं पाहिजे वेगवेगळ्या ह्याच्यातून वेगवेगळं साकार झालं पाहिजे
तुम्हाला आवडतं का म्हणजे असं नवीन नवीन पदार्थ बनवायला काय काय बनवतात तुम्ही
हम्म आ रोजच्या रुटिंग मध्ये नाही जमत तर कामावर जायच वर्षच एवढे आहेत ना दौरा वगैरे जातो तर सासरी येणार कधी जेवणार कधी त्याच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी कधी वेळ मिळाला तरच नाही आठवड्याचे सगळे वार शक्यच नाही होत नाहीच शक्य होत आपली पोळी भाजी देणं एवढंच शक्य होत सकाळी गेलेला माणूस रात्री येतो उशिरा राहतो जेव जेवणच येतो झोपायलाच फक्त येतो अशी येत कामाेचे आता तास आहे तेवढ त्याच्यामुळे शक्य नाही दररोज करण आणि एकट्यासाठी कशाला करायचा असा प्रश्न पडतो हो
थकून गेल्यावर नाही मग करूशी नाय वाटत
ह एकट्यासाठी एवढं काय घालायचं परत रात्री कोणी खाणार नाहीये ते मग म्हणतो कि त्या आहे ती पोळी कर खाली गप बसलेय चला झाला गेला दिवस
बरोबर केला पण कोणीतरी असं छान बोललं कौतुक केलं तर अजून छान वाटत आपल्याला अजून करायला
अख्खा दिवसच नाही शनिवार रविवार शिवाय नाही होत शनिवार रविवार काय आराम करणं पसंद केलं जातं मोस्टली बायकांच नाही पण पुरुषांच ते अरे मला एकाच दिवस मिळतो मी आता आराम करतो तुठे काही करत नाही मला नावत असं असं असत ते त्याच्यामुळे तुठे काय तुटले परत धाड घालायचे हो हो हो हो हो ऍक्च्युली ना आपलं रुटीन तिथे होतं असं मला वाटतं असं माझा समज आहे कारण इतर दिवशी आपलं एक रूटीन ठरलेलं असतं मला सकाळी उठून हे काम झाली की माझा माझा हा वेळ माझी माझी ही काम करायचीत आणि एक वेळा आपण रविवारी ते माफ असते कि हा ते माहिती असते आपला पण इतर मध्ये सुट्टी आली आणि आ असतील माणस सर वाईट नाही पण सुट्टी खराब नाही केलं पाहिजे. आप अस वाटत आपल्या रुटीन मग डिस्टर्ब सगळं ठरवलेलं सगळं हे होत असं कधी कधी वाटत हे आपलं हे काहीतरी गडबड होते त्याच्यामध्ये
हम्म
असं म्हणजे ज्याच्या छंद बिंद आहेत आणि त्याॅक करायचे असतात ना वस्तू आणि ठरवलेल्या अस आणि मग मध्येच काहीतरी आलं की मग ते हे होत
हम्म
हम् हा हा हा तेयच रविवारी आपला माहितच असं सुट्टीचा दिवस सगळे घरी पण मध्येच कुठल्या जारी अशी सुट्टी आली ना की झालं सकाळ
रविवार कुठे जातो काय समजात न
हो हो हो हो रविवारी जातो सोमवारची तयारी आहे आणि गर्वात आली आणि सगळं कंटाळ वाटतो अक्षरशः त्याच्यामुळे, तो एक दिवस पण ठीक आहे असं वाटत आराम सगळ्यांनीच करावा असा दिवस असतो तो.
हो आपल्याला नसते पण सुट्टी.
हो हो तुमचे कॉल होत असतील ना. तुमचं अ किती अ टास्क असतात, वगैरे असं काही रेकमेंडत अस आपली कर्तव्य येत असतात आपल्याला. हॅलो. टास्क येत असतात का, परत परत फोन अ फ्रंडचे? हे संपल्यानंतर पण टास्क ओके ओके.
छान वाटलं हो.
हो हो ठीक आहे बाय.